हॅलो. हॅलो.
हलेे, हलेे.
आले की. लागला की फोन.
बोल
तेच ते रामानुष म्हणल ते ऍप मध्ये लई ग्कीच आहेत. सारखं सारखं काय पण हूतय.
होय.
पण तू दोन तीन हजार देत्यात काय, आपल्याला तीन हजार मिळणार आहेत असं म्हणाल तर ते.
दोन हजार चारशे.
दोन हजार चारशे!
एका कॉल ला म्हणजे ऐंशी रुपये आहे.
कि म्हणाला ते एका कॉलला
शंभर असल
बाय एक्सेप्ट झालं तर पण फडतूस आता दहा दहा मिनिटं नीट बोलालोय ता
ए आता मगाच एक बोललो मी पहिलं पा पहिले पाच बोललोय. साव्व एक बोललो अजून एक हाय. हम्म. म ते ग मिळतात मिळतात ग.
एक, दोन, तीन या तीन मिनिट बोललेलो. सहापैकी.
नाही म्हणतात. तस काय नसतय. चूकीच जरी घातल तरी देतात. जे अगोदरच मि लई काय काय फालतू ची उत्तर दिलतो त्यांना.
हम्म. हम्म. दिली दिल्लीत तर बराया, नाही तर हाणायच. हो
आपण घबजघत त्यांच्याच आपर्ण त्यांचीच बुराई करावे
बाई मी रामानुजला पहिले फोन केेत होत म्हणाल हॅलो सला कुठला माल अवलेबल आहे असं विचारलंय मला.
मग काय म्हण ना, काय म्हणतीस मग?
म्हणलो ह्यावर असल्या गोष्टी बोलायच्या नाही आहेत रे.
म्हटलं सॉरी सॉरी म्हटलं असेल.
हम. ते फलतू तर बडे बडे्यालता. आणि वाटल ते बोलालाय आणि वर म्हणालेय काय नाही, रे वाटेल ते बोललं चालते काय होत असं बोलालाय.
हम्म आणि बहिणीकडे देऊन गेला बाई.
वय बहिणीकडे देऊन पळून गेला. त्या चार कॉल लावले सोड मी कार दोन फालतो दिसत त्या. दोन व्यव दोन एक पाच मिनिटाच, एक दहा मिनिटाच
झाल तीस कंप्लीट.
म्हटलं ती सहा झाल्याेव धरून सहा येऊ जाताचा.
त्याचं घर त्याचं.
त्याच झालं की त्याच तीस झाल्यात खरं असल तर दाखवाल्यात.
ते दाखवू ततकीे खरं तीस झालंय नव्ह.
हो ये तीस झालंय.
चपलं घे टास्क कमप्लीट पैसे द्या म्हणा.
स. त्या म ते ठीकठा काय वेदिला मी सांगाल तो म्हणजे
हम्म.
राम म्हणजे रामानुज ठेव रामानुज बोलतीस का विचारायला मी म्हणलो होय चालू असते रिला पाठवतोय तो मी पण पाठवतोय आणि कधी तर बोलत असते म्हणताना मला म्हणाल्या मला म्हणाल्या ह हा चांगला आहे की चांगला आहे कि असं काय तर बोलली ती मी म्हणलो त्याच काय नाहीय तेव काय त्याच काय नाही ते चांगला पोरगा आहे असं म्हणालत काय मी त्याचा काय विषय नत म्ह ता म्हणालेय होय वय काय चांगला आहे वय घेऊन बस मत याला असं म्हणालय मला
ती बेदीच मधनच काहीतरी काढतं काय सगळ्यांचं तेच विचार विचार विचार सगळ्यांबद्दल तेच असतं तिचं डोस्कायात.
बग की तर उग फलतू बड बड त्या
तिचं एकदा तसं विचारायचं आपण, चालत का तुला
दंगा कराल बाळ ती भांडणं काढेल.
बडबडून जाई
नाही तर काय
दंगा तर मी भांडण का बर
ती काय माहील बाई काय सुरू असते तिझं तिलाच माहीत
सकाळी फोन केलती काल केलती मला ती
हम्म हम्म
केलतो तीला ते म्हण त ते बाहेर चाललय नंतर करतो
हम्म हम् मला.. पण म्हनली, संध्याकाळी रात्रीच फोन करू या.
हम् रात्रीच करून काय करायच, विचारलं कां नाहीं?
आता बाहेर गेले. मला रात्रीच करतो असं म्हणाले.
रिकामा ऑडिओ पाऊस आहे कां? श्रुष्टी तिकडं.
नाई.
आमच्या हीत थोडा थोडा यायलाय बग आता.
नाहीे. परवा तेवढं पडलेला पंधरा मिनिट.
सकाळच्या ना आभाळ येतं इथं. रिकामा ऑडिओ
व्हय. आणि पाऊसा पडल्या नंतर आणि जास्त गरम होते.
एकदा पडाया लागला कीं जरा गार तरी वाटतंय.
होय तेवढ्याच ते उन्हाळ्यात पाऊस पडाल तर चांगलं वाटतं आपल्याला पाऊसळ्यात पडाल की चांगलं वाटत नाही.
सगळंच.
थ बहेर जायचं असते सगळ्यांना शाळा सुरू असते्या.
आमच्या इथे तर तरी डांबरी रोड पण नाहीए.
होय ते तर म लईच होते कीं नाई.
होय.
रिकामा ऑडिओ
मी तर माझ्या भावाला फोन केलतो मगाशी. पुण्याच्या.
मग असं तर करायचं व्हय त्याला. त्याला कार्याच ऍप घ्या सांगायच. प्रोफाईल टास्क कम्प्लीट कर म्हणायचं. मी फोन करत बसतो. त्याच्यावर तूच पण टास्क कम्प्लिट.. तो म्हन.
तो म्हणल काम आहेत मला. हं. त्याला इंटर्नशिप लागला सीओ ए पी मध्ये तिकडं चालेल्या त्यो.
हम्.
आणि व्ही आय टी हाय त्यो म सांगालता व्ही आय टी ला तर वय हाय म्हनून खरं विश्व कर्मा युनिवरसिटीला आय एम सी. आणि व्हीआय टी.. व्ही त्रिप वी डब्बल आय. टी अस काही तरी. रायबा कॉलेज.
का
व्ही. आय. टी. वि. त्रीपल आय. टी.
आपोपीया
आणि आणि व्ही. यु म्हणून एक काय विश्वकर्मा युनिव्हर्सिटी.
हम्म.
या तिन्ही तिन्ही मर्ज केल्यात म्हण एकाच कॅम्पस मध्ये येतील. मग चांगला आहे त्याला पण बघ अस म्हणाल. एम
रक ग हा किटलीत आण.
येऊ.
हा एम सी ए साठी दिला.
एम सी साठी आपली मुंबईत.
हम्म खर पुण्यामध्ये. कुठलय.
पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले. युनवर्सिटी नाहीतर पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ एंजिनियरिंग.
कुठ घेणार आहेच.
त्यो म्हणाला तर मला एकतर विश्वकर्मा कर्मा युनिव्हर्सिटीलाच घे मग आमच्या इथंच येतीस तू मग तो म्हणालाय घर पण जवळ आहे आपल. नाही तर पी सी सी वयला घेतलीस की तर चाळीस पन्नास किलोमीटर लांब आहे. घरा पसन.
लांब पडतय की खर.
तेच की.
चाळीस पन्नास म्हटल्यावर मग दिड तास लागलं.
आणि पी. सी. सी. ईन, व्ही. आ. टी एकाच लाईनीत येते म्हणाला तो एकाच नंबरला तीन मग कु दोन पैकी कुठल्याला पण घेतलीस तरी पण काय फरक पडत नाही खरं व्हीशु वि. ओ. ला घेतलीस तर मग तिथे वी. आय. टी. आणि व ट्रिपल आय. टी. आणि वी. ओ. एकाच कॅप. बसमध्ये त्यामुळे क्राऊड चांगला मिळेल असं त्याचं त्याचं म्हणणं आहे.
आणि एक एकजण काय म्हणतात बिथ इंजिनिअरिंग कॉलेज असते आता आलास व्हय झोपा काढलास वाटत सकाळपासून. हॅलो.
हा.
खरं एक एक जण म्हणतात की जिथे इंजिनिअरिंग कॉलेज असते तिथे एम. सी. ए ला घ्यायचं नाही म्हणून.
हा. ह
काय माहिती म्हणजे इंजिनिअरिंगला जास्त प्रेफरन्स देत्यात एमसीए वाल्यांना देत नाही म्हण ते ते इंजिनिअरिंगच कॉलेज आहे ना
वी आय टी
हा वी आय टी
व्हय
आ म असं का म्हणतात की तिथे एंजििरंग तिथे एंसीला घयचं
खरं इंजिनिअरिंग अस ना तिथं जास्त एम सी असत मारकी नाहीत मग युनिव्हर्सिटी असल्या कॉलेज नाहीतर मग युनिव्हर्सिटी मध्ये असणार नाहीत तर मग इंजिनिअरिंग असते तिथंच असणार दोन्ही पैकी एक
तुम्हाला भक्ती म्हटली जिथे इंजिनिअरिंग कॉलेज असते तिथं पहिला इंजिनिअरिंगला कॅम्पस येतात.
मग ती कुठे घेणार आहे तिला ऑप्शन कुठे आहेत? विचार की मग आता डी केे टी इंजिनीरींग हाय
हा तेच की मग
के आय टी इंजिनयरिंग आहेय.
मलाच म्हंटली ती मी सांगितल तिला डी के टी बघणार आहे अजून काय होते म्हंटलो मी तिला मग ती मला तसं सांगितली पहिला इंजिनिअरिंगला प्रेफरन्स जास्त मग राहिला तर मग म्हटलं बघूया काय होते
तर आपण युनिव्हर्सिटीला घ्यालोत तरी पण तिथं पण इंजिनिअरिंग असतेयच की
होय
मग कुठेच घेणार आहे अस
म्हणजे ते इंजिनियरींग कॉलेज च एम सी ए मग बाकीकडं कुठं आहे खरं असं एम सी ए चं सेपरेट तर कॉलेज
नाही आहे व्हयं. जिथे इंजिनिअरिंग असते एका एका ठिकाणी तिथे एम सी ए नसते. खरं जिथे एम सी ए आहे तिथे इंजिनीरिंग
असतेयच पारलेचा बिस्कीट पुडा द्या. मग आता ते ते म्हण ती पण पुण्याला जाणार आहे जमलंस तर
व्हय काय.
होय जमलास तर म्हटली.
म्हटली.
स्टेफीच जरा कमी मार्क आहे किंवा तिथं काही फिक्स नाही.
हा.
असं बोलली मग नाजियाच पण काय सांगितली नाही.
नाजियाच वाटत नाही मला ती येईल ती मुसलमानांची
धर्माच बोलायच नाही आहे
व्हय व्हय बोलायच नाही गप बस.
चालतय चल दहा मिनट झाले. कट करतो फोन.